हॅलो नमस्कार कसेहो कशा आहात
मी बरी आहे तुम्ही कशा आहेत
मी पण छान आहे झालं जेवण वगैरे
माझं झालं तुमचं झालं
हो झालं झालं
केलात तुम्ही
आ आज मी बनवल होत अ पत्तागोबीची भाजी त्याच्यामध्ये थोडेसे बट
अच्छा तुम्ही अच्छा तुम्ही बटरी टाकून बनवता
नाही म्हणजे जो पत्तागोबी नाही खात तो त्याच्यातला आलू काढून खातो कारण तर ऑप्शन ठेवा लागतात ना दोन दोन भा दोन दोन भाजी बनवायला वेळ नसतो ना सकाळी सकाळी
हा ते तर आहेच
त्याच्यामुळ मग दोन्ही मुलांना एकाला कॅबेज म्हणजे पत्ता गोबी एकाला आलू लागतो तर मग दोन्ही मिक्स करून
मिक्स करून मग त्याला अर्धा अर्धा त्याला
हा त्याला त्याला बटाटे काढून हा त्याला बटाटे काढून द्या त्याला पत्ता गोबी द्यायचा
हे पण चागलंय
अशा बनवते कारण तर मुलांना कस बाहेरच्या गोष्टी खाऊ घलण्यापेक्षा न
घरच ख हा ते जास्त जास्त छ छान येतो ना की चांगलं असतं की घरचं खाणं मी पण असंच करते आमच्या इथं ना जा फास्ट फूड खूप जास्त आहे.. अं थोडी थोडे थोडे जा अंतरानच ना फास्ट फूडचे ना स्टॉल आहेत.. मग ते बद ज.. मुलं होतात ते ते म्हणतात की नाही आम्हाला ना हेच खायचं.. फास्ट फूडच खायच आम्हाला ते बघतात ना की ह. थोडे थोडे अंदर आला तेल चचा स्टॉल येतात.
बरोबर आपल्याला पण असंच आपल्याला पण बाहेर गेल्यानंतर. तो. ज वास येतो फास् फूडचा समज जंक फूडचा तर आपल्याला पण. वाटते की खाऊ बाबा एक प्लेट तर खाऊघेऊ लहान मुलांना तेच तिची सॉस वगैरे ते पडतात ना त्याच्यामुळे अट्रॅक्ट होतात ट्रॅव्हल्स होतात माणसांना. इच्छा होती खायची कि बाबा. कि ते मुद्दाम ते तसे तडके लावतात ते लोक कि अट्रॅक्ट व्हावं. म्हणजे आकर्षित वव ला म्हणून पण मी.
माझा पण मुलगा ना तसच आहे त्याला ना मोमोज खूपच आवडतात त्याला. तो ना पल अ. तो पहिला लहान होता ना तो हट करायचा क मला पाहिजे मोमोज मला पाहिजे मोमो मोमोज. तर मी काय कराय स्ेतला मी द्यायची नाही खायला मग तू काय कराय नाते वयचे की घरी जायचं ना तो. तर तिथं खाऊन यायचं मोमोज तिथं खाऊन यायचं. तिकट तिकट एवढी असतात ना ते मोमोज.
अच्छा अच्छा.
तिकट असात ते ते बिबटया काय करायचां तू एका एका जागीना. साखर व्हायचा ते दुसऱ्या जागी पाणी.. चा ग्लास ठेवायचं आणि ते मोमोज पण खायचं आहे त्याला.
पहावर म्हणजे एवढं तिखट लागत होत तरी पण ना मी मोमोज पण. घरी च बन ते म्हणजे मग काय. मुलांना आवडत ना मला आठवत की आ र्यंत बाहेरच मोमोज ट्राय नाही केलं.
हो.
आतापर्यंत एकदा बाहेरच मोमोज खालेलं नाहीे मी घरी. घरीच बनवलेला आहे मोमोज ते फक्त मनानं फक्त. ते शेप वगैरे आणि मधले जे मसाले अस. भाजींचे ते माझे मी नॅचरल गोष्टी सॉस वगैरे काहीच न टाक.
काहीच नाही.
आपली सादी अ पत्तागोबी अं गाजर. गाजर. पुन्हा शिमला मिरची थोडीशी कांदा टोमॅटो हे सगळं टाकून ना थोडस कच. स भाजून घेते त्याच्यामध्ये मीठ मिरच धनिया पावडर. थोडस मॅगी मसाला टाकायचा वाटलंस नाही तर किचन किंग मसाला टाकायचा. झालं त्याची फिलिंग म्हणजे त्याच्यामध्ये जे भरायचं असतं ना ते बनून घेत. पण आतापर्यंत मी मैद्याचे बनवत होते पण आता विचार करते. कि गव्हाच्या पीठाचे बनवावे.
गव्हाचे तुम्ही ना ह्याचे बणा रवाचे रवाचे. मी ना रवेची बनवते.
हा म्हणजे रवा भिजवायचा का पिठासारखं तिबून ठेवायचं.
अग तुमची रवा मोठी जाड अस जस नाही का थोडी. मो अस बारीक नाही अग तुमची बारीक पिस्. ते रवा असल ना मग तुम्हाला पिसायची काय गरज नाही. अगं ती मोठी दारेदार असेल ना रवा मग त्याला तुम्ही ना मिक्सर मध्ये. त्याला बारीक करून घ्या त्याच पावडर करून घ्या. मी ना आपल्या अं मुलांसाठी ते अं रवेचेच बनवते घरी. मीच बनवते पनीरची बनवते त्याला ना माझ्या मुलाला पनीरचं मोमोज बडे पसंत.
मग मग तुम्ही पनीरचे छोटे छोटे तुकडे करून टाकता का त्याच्यामध्ये.
नाही मी काय करते रवाच ना पहिलं पीठ. मळून घेते त्याच्यात काहीच नाही टाकत मी ना मीठ टाकत मिठ ना टाकत काहीच नाही मी टाकत. त्याच्यात टाकत फक्त मी ना. अं थोडासा तेल टाकते आणि पाणी आणि तेलान मी मळून घेते ते पिठ. त्याला रवाच बरी हा. म्हटल ना बारीक असायला पाहिजे ते रवा मग त्याला ना साईड न असं. त्याला ना अर्धा तास अर्धा तासासाठी ना त्याच्या साईडला ठेवून टाक. त्याच ते पिठाला. आणि मग जा स्टफिंगसाठी ना मी पनीर घेते पनीरला ना त्याला क्रश करायचं असं पूर्ण. पनीरला मग त्याच्यात ना मी हा भुर्जी सारख मग त्याच्यात मी. कांदा कांदा चिरते कांदा आणि हा थोडंस ना लसण चिरते मी. लसन हम्म मग त्याच्यात मग ऑर्गनो असत ना.
अच्छा ऑर्गेनो चिली फ्लेक्स.
चिली फ्लेक्स ऑर्गनो ते टाकते आणि मग त्याच्यात. मीठ टाकते थोडीशी काळी मिरच टाकते काळी काळी मिरी मग. काकू ते पोरांना ना लाल मिरची आवडत नाही ना हिरवी आवडते ना का लाल आवडते. त्यांच्या ना तोंडात येते तर मग बोलतात की आम्हाला मिरची लागले मिरची लागले. मग मी ना काली मिरचीच टाकते मग त्याच्यात ना मी. अं अजून ना लसण अदरकच ना. त्याला पेस्ट थोडा अगं तुम्हाला पाहिजे तो टेस्ट. तुम्ही त्यालाच टाका नका टाकू तुम्ही मग त्याच्यात आम्ही. लसण अदरकच पेस्ट करून टाकतो मग त्याला मळून घ्यायचां सारा स्टफिंग जे आहे मी पनीरचां केला. सगळ मिक्स करून ना. त्याला साइडला ठेवायचं मग हे रव्याची जे मी पीठ मळलेल मग त्याला घ्यायचं त्याला अजून मुकी. मुकी मारायचं त्याला ना मळून घ्यायचं एकदम ते करायचं मुलायम करायचं. तिला त्या पिठाला. मग आम्ही छोटे छोटे मी ना पुन्हा एक एकदम पातळ कागद सारख. कागद पण असतं ना त्याचे पण मी एकदम पातळ त्याला ते लाटून घेत.
घेता बर बर.
मग त्याच्यात ते स्टफिंग अं दोन चमच अस टाकून त्याला शेप दे. ते आणि माझ्याकडनं मी मोमोज ते साचा आणलाय मग त्याच्यात मी. ठेऊन टा अं वीस मिनिटं मला लागतात त्याला एक एक मोमोज तयार. एक पूर्ण एक जो मी ठेवलंय पूर्ण.
म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही चार पाच पण टाकू शकतात ना.
खूप खूप जा जास्त येतात त्याच्यात ना माझ कस तीन लेअरच त्याच. सेम स्टॉल वर नसतात ना का ते साचा असतो.
अच्छा ते साचा येत मी तर ना इडलीच पात्र असतं ना त्याच्यामध्येच करते.
मी स्पेशल ते. मग अं मागून घेतलंय की मला तेच साचा पाहिजे की त्याला ना. पूर्ण त्याला माहीत पडल की हा माझी आई ना ते मोमोजच बनवते. मग त्याच ना आता मी पूर्ण कट. केलंय की ना त्याला मी बाहेरच मोमोज आम्ही नाही दिलं ना तर मग कोई और कुठं जातो ना तो तिकड तिकडचे लोक त्याला खायला घालतात. तसं नाहीती वईकड कुठे गेलो तर मा झा आजकाललांना मोमोज आवडतात तर मी नको मलाना तरण पण ते लोकांना देत कायच काय नाहीट काय नाही वाट खाऊ देखाव देखाव मग तिथून तेला ना सवय झाली मोमोज खायची मग ते बघ पुण एकदम ते व्हायची अरे तुला ना तिकट लागते मग परत तू खातो येतो काय का नाही होत माझ्याकडनं साखर ठेवलेली नाही आणि पाणी पण ठेवलेलं आहे मी अगर मिरची लागली की तर साखर टा टाकायचं पाणी पियचं मग परत खायचा तो असं करत होता तो मग आता त्याला माहित ना की माझी आई पण ते जास्त छान बनवते
पण ना मला तर असं वाटतं ना बाहेरच्या अ खाण्यापेक्षा घरचं खाणं कधी चांगलं बघत शरीरासाठी तरी कमीत कमी लहान मुलांना असो किंवा मोठ्यांना असो आपलं ना नाही खायच म्हणजे कस असत माहिय का काही वया पर्यंत त्या गोष्टी न चांगल्या लागतात नंतर न त्या गोष्टी खावशा नाही वाटत मग आपली भाजी चपाती भाजी भाकरी ह्या गोष्टीला प्रेफर करत माणूस एका एज पर्यंतच असतं की बाहेरच खावं असं वाटतं
ते ना एकच एकज पर्यंत ना ते आपल्याला खा पण वात पण आपल्या पचून पण जात होतो एक वेपर्यंत पण आप एक वेळ झाली ना ीश आपणलो गेलो ना मग ते सगळं आपण निघतो बाहेर की तुम्ही काय काय पहि खाल लं होत ना ते सगळं हो ते ना
नंतर ना आपल्याला पचन पण होत नाहीत गोष्टी बिलकुल म्हणजे त्याचा किती त्रास होतो बाबा आजकाल तर किती म्हणजे ते बाहेरच्याच्यामध्येध्ये एवढे मोठे स असे हे ते कोणा कोणा आला तर पायल्सचा त्रास व्हायला लागला मूळ वेधचा कि मिरची त्यांची मिरची वेगळीच असते ना हा त्याच्यामुळं
ते आजकाल का किंवा मग किती ते सॉसेस झाले आहेत मिळवणी झालीय आहे मग तंदुरी मिळवणी झालीय किती लोक ण ना असं भरून भरून ते ना टाकतात आपले मॅगी बनवली
माहच नाही द जे म्हटल तुम्ही माझ म्हणजे मी आता कुठ घरात आणायला डे मी नाची आणते घरामध्ये मी आतापर्यंत चीज कसलच नाही काय त्याच्यात थोडस हपणा असून ते काय त्याच्यातून फॅटच वाढणार आहे पण ते चांगलंच नाही आहेणार मी पावभाजी जरी बनवली ना तर त्याच्यामध्ये बटर नाही टाकत तूप टाकते हा मग अशा गोष्टीकडे आपण ल लक्ष दिलं तर होतात समजा गोष्टी
बरोबर आहे आणि तुम्ही काय काय बनून देता तुम्ही घरी
ते चांगलंच नाही आहे ना मग बरोबर आहे ना
हो ते तरयच
चला मग तुम्हाला बोलून खूप छान वाटलं अ आभार तुमचे आपण डिस्क या गोष्टींवर बोललो ते की कोणतं चांगलं कोणतं नाही आहे
बरं ओके ओके बाय ह